हॅल''--'' हॅलो हॅलो,
क
हॅलो,
हॅलो हॅलो हा, दिदी माझी.
''हां'' बोल.
का बो''--''
ब्रेका लागलाय
हो मॅडम ब्रेक, ब्रेक व्हाय लागलाय. अच्छा ती
हो हो हो हो आता क्लिअर प्रॉपरी आल्या इथच थांब रेंज प्रॉब्लेम आहे तुला?
आता क्लिअर प्रॉपरी आल्या, इथच थांब रेंज आहे प्रॉब्लेम आहे का तुला? होय होय रेंज आहे जरा प्रॉब्लेम बट आता क्लिअर आहे ना?
हो, हो आहे.
हो-हो आहे. हा ठीक हाय मग दिदी तुम्ही मला, ते ट्रीप-ट्रीप अस सांगत होता, माहीत ट्रीप आपल्याला कुठ जायाचं हाय. हॉलिडेज हाय तुम्हाला आता राईट.
हो आणि तू आता बिझी झालेली हायसं का? कॉल
आणि तू आता बिझी झालेली आहेस काय कॉल वगैरे उचलत नाहीस? ह नाही, मी माझ मतलब जरा स्टडीज बद्दल बिझी असते. म्हणून.
ओके.
ओके तेज म्हणल कुठ गायब झाली मला जरा ट्रीप बदल मग आता आहेत की आप हा तेच की आता हॉलिडे आहे, जाऊया की आपण आप आपुन सगळे.
ओके मग कुठं काढायस ठरवलीस म्हणजे तू काय?
ह काय? मी सांगाले की आपण गणपतीमध्ये जाऊया, कारण की मी पहिला पण तिकडे गेल ते मग तिकड लय छान काय असं हाय सगळं. तर आपुण तिकडं जाऊया, तुम्ही काय सांगताय? म्हणजे गणपती म्हणजे प्रॉपर कुठं? गणपतीपुळे सॉरी.
गणपतीपुळे का तर हो तो कोकणातला पॉईंट हाय. म्हणतात की शेवटी म्हजे अ.
अ काय दिलं आज बी म्हणजे समुद्र वगैरे आहे, समुद्रतीन आहे.
तर छान वाटतय तिथे फिरायला म्हणजे छान प्लेस ठरवलीस, म्हणजे एखादा स्पॉर्ट आ एन्जॉय पण करू शकतोय आपण.
होय. तिकडं लई छान हाय ग ते गणपती मंदिर पण हाय बीच तिन हाय तिकड फोटोग्राफिंग ती फोन करू शकतय आणि तिकडं ना असं दोन गार्डन आहे जे पहि एक गार्डनमध्ये आस इतिहास सगळं सांगितलंय की पहिलाची लोक कसतीन राहत. तर ते त्यांच सगळं मला असं तेन आता काय आपलं भांडीतीन आहे सगळं स्टीलचं आहे बरोबर? हो तिने मातीने कस बनवलेत कसं बनवत होते आणि कस ते मी सगळं करवते तिकडचं, मग त्या एक गार्डन मध्ये जसं असं सगळं दाखवलंय. पुतळेतीन ठेवलेत सगळं. आणि एक गार्डनमध्ये आपल्यासारखं हाय यंगेस्ट आता काय आपल्याला काय पाहिजे? अ असं काय तर नवीन पाहिजे, मतलब ते माहित हाय, तुम्हाला मिरर ते गेम येते. काचाची गेम हाय
नाही तू मला एक्सप्लेन करू शकतेस, काय ते मी नाही आहे ते.
अच्छा तर मी सांगते आम्ही तिकडें गेलत ना स्टार्टिंग पासून मी तुम्हाला सांगते काय काय होत. तर, मग तुम्हाला छान कळणार ठीक आहे.
ओके चालेल.
तर बघा पहिला तर जेव्हा आम्ही गेल तिकड हटेल म ते फ्रेश तीन झालं नंतर आम्ही इथं बीच साईड आलं. तर पहिलं तर आम्ही अ पाय तीन सगळं दुऊन आम्ही मंदिरात गेल. आणि तिकडं मंदिर पण आहे ना तुम्ही बघितलं ना ते आता बघितलं असणार तुम्ही सिमेंटच. अ मतलब अ असं काय तर मंदिर बनवलं आहे ब तिकडं आहे ना लाल दगड अस ना लाल दगड तेज ना मा ते बनवले मंदिर पूर्ण. आणि तुम्ही बघितला ना उन्हाळ्यात पण उन्हाळ्यात पण त्याचं आत तेवढं गार तेन अस्त ना ते मंदिर. उन्हाळ मतलब तेवढं ऊन असते तिकडं आणि तरी पण ते आत घे तेवढं गार असतय ते मंदिर. आणि तिकडं मतलब ते मन . हा आणि ते जे मंदिर आहे ना मतलब ते अ गणपती बाप्पाचं मंदिर आहे तिकड रूप तन दाखवलेत आहे. मग जेव्हा तुम्ही एंटरटिन करतायना ते दर्शन घेऊन नंतर बाहेर निघताय तिकडं आ त्यानंतर समुद्रामध्ये आपण एन्जॉय करू शकतेय तिकडं सनसेटचा फोटोज त घेऊ शकतो आहे आपून. ब्लॉग्स या फिर असं काहीतर आपण व्हिडिओज रीलस बनवू शकते. छान स्पॉट आहे त. तिकडं आणि पाहिजे ना आता कमी प्राईजमध्ये तिकडं फोटोग्राफर्स पण अस्त्यात.
अरे वा म्हणजे फुल एंज एन्जॉयमेंट विथ आपल्याकडे फोटोग्राफर म्हणल्यावर राहणार पण फोटो म्हणजे आठवणी. मेमरीज आपल्या.
तल्या हा तिने फोटो काढून लगेच आपल्याला ते. फोटोज पण देतात काढून आणि व्हिडिओ जर केला तर व्हिडिओ पण आपला अ फोनमध्ये तू लगेच सेंड करतेत तेनी.
अरे मग मस्तच आहे.
मस्तच आहे. ह नंतर आता ते बीच तेन झालं. तर आपल्याला संध्याकाळी आता स अं सकाळी नाही तर असं संध्याकाळी तुम्ही जर गेला. तर तिकडं रा तरी तर ते गार्डन बस बंद असते बट आता आता आपण संध्याकाळीच जर तिकड गेलं. समथिंग किती वाजता तीन वाजता अस तर काय तर आपण गेलं ना तर पहिला आपल्याला तिकडं जायचं ते जे मी म्हणलं ना इतिहास सगळं दाखवतात गार्डन मधी.
हो हो हिस्ट्री हिस्टॉरिकल प्लेस.
प्लेस हा. आणि जस् तुम्ही एंटर करणार ना पहिले तिने मसाल्याचे पण सांगते तिकडं मसाल्याचे असं. कुठले कुठले झाड असतेत. आणि आपलं गरम मसाल्यामध्ये सगळं टाकतात ना राई जिरा तसं कसं उगवतेत. त्याचे अं झाड तीन कसं असतात ते दाखवत्यात. सगळं मधलं आपल्या बरोबर एक आहे ना अं ती दिदी पण असत्या जे गाईड कर. त्या आपल्याला शिकवत्या की ते पहिल कसं. हा ती आपल्याला प्रॉपर आपल्या शिकवत्या की कस काय. करायचं हे काय आहे ते काय आहे तिने कसं करतायत. आणि आपल्याला आहे ना समजा की आपल्या पूर्ण ग्रुप आहे. तर नुसता एकालाच त्यानी आयडी कार्ड दे. तात तर ते आय डी कार्ड तशाला की कुणीही सुुद्धा फोटो करू शकत नाही फोटो या व्हिडिओ. नुसतं ते जे ज्याकडे आयडी कार्ड आहे ना तेच फोटो आणि व्हिडिओ घेऊ शकतो. ते तिकडचा.
ओके म्हणजे नॉर्मल आपल्यासारखे लोक देखील पण करू शकत नाही
नाही करू शकत. आता आपल्याला डिसाईड करायच, कोण कोणी या मधलं बेस्ट फोटोग्राफर कोण आहे. त्याला ते आय डी कार्ड द्यायचा तिने फोट टो आणि व्हिडिओज काढतेत नुसता एक ग्रुप म मतलब मोठ्याचा मोठा ग्रुप आहे तरी पण एक. एकालाच.
ओके चालेल,
जेव्हा आम्ही आम्ही आणि आमचे फॅमिली. जायचं ना तर मीच फोटोग्राफिंग करायची व्हिडिओ तिनं.
अरे मग मस्तच आहे मग आपले पण फोटो तूच काढशील ना
हा आपल्या बरोबर स्नेहल पण आहे ती पण लई खूप छान काढत्या ना फोटो मग तिला पण सांगुया ना. तर मी पण काढते नंतर आता जर तुम्ही. पुढं जर गेला तर तेनी भांडी कसं बनवतेत ते मातीन ते सग. सगळं तिने दाखवलेत आणि तिने कसं राहत होते त्यांच घर कसं होते. पूर्ण असं ओपन असत ना खुलं घर. तस असत त्यांच आणि परत अरे मला ते आवडत हा आणि परत तिने कसं राहते तिने झोकाळा तेन असत ना आपल्यामध्ये आता काय आहे. रेडीमेड मिळते. बट तिकड तिने कसं बनवलेत. आणि तिने ना मतलब आहे ना खाताना तर कोणतर नॉन व्हेज खाते ना. तर त्यांनी कसं शिकार करायचा ते सगळं ही दाखवले तिकडं
अरे वा मस्तच आहे म्हणजे प्रॉपर आपल्याला आपण जे टीव्हीत बघितलेलं. ते आपण समोर बघणार ना.
हा आणि नंतर जर तुम्ही अजून वर गेला ना वरती तर तिकडं ते तुम्हाला सगळंही मिळेल मतलब अ इतिहासिक सगळं तुम्हाला भांडी त्या असं सगळं ह तुम्हाला मिळेल कम प्राईस म कमी प्राईसमध्ये हह मस्त आहे पण कमी प्राईस मध्ये जास्त अनुभव एक्सप्रेन्स किंवा म्हणजे मा्मेश वण हिस्टोरिकल प्लेस बद्दल हा.
आणि गायडन्स असतात म्हटल्यावर जर खूपच.
होय आणि तिकड ना एक मंदिर आहे जे मंदिरमध्ये तिनी आहे ना वरती जाताना आरती पण करतात, कोणीही जाऊ द्या कुठलाही ग्रुप जाऊ द्या तने पहिला ते आरती कर त्याच म्हणजे काय तर बोलते, ते मला माहित नाही बट आरती करते तिकडे एक पालखी असते घर आहे मोठा अस मोठं घर आहे आणि ओपन आहे,
हा.
देवाचं असं, दगडणं रूप तीन हायत. जे नॅचरल पहिल्यापसूनच असतात. आणि त्याचा साईडला तेच मतलब ते हाय, मतलब कसं राहत होते. देव सगळं तसं दाखवलंय आणि त्याच्या साईडला पालखी आहे. आणि त्येचं ते म्हणतात ना, चरण पादुका मतलब. सांगत्यात ना, घ, घराच्या शेजारचे होम हाय ते माहितीय मला. ते पण हाय. मग त्यांच ते पूजा तेन करते, ती गाईडीच बोलत्या काय बोलत्या माहित नाही नुसत तर लास्ट मध्ये आपल्याला जे बोलायच. जे, अरे बा काय नाही. मग तेवढं बोलून, मग त वरतीतेन गेलं नंतर आपल्याला जूस पिन पण मिळते कोकणच, वरती पिल्यानंतर अजून जर तुम्ही पुढं गेला ना, तर तिकडं मतलब ओरिजिनल तुम्हाला शंख तेन विकत्यात, शंख, मछली या फिर असं कायतर फोटो फ्रेम्स तेन सगळं असतय ओरिजनल. शिपले वगैरे ह. होय, तिकड मी गेलते ना तर मी ब्रेसलेट घेतलेलं, जे अजूनही माझ्याकड हाय. मल्टी कलर आता तर मल्टी कलर्स तेन ट्रेंड मध्ये पिया तुम्हाला माहित हाय.
फि असते फिरायला, माहिती देखील मिळते. आपण सगळ्या फ्रेंडसना सांगूया. होय.
आणि सगळे मिळून मस्त एन्जॉय करूया, आता आपल्याला बघ हिस्टॉटीकल माहिती मिळणार. समुद्रामध्ये मज्जा करा, मज्जा क
म मज्जा, मज्जा कराय मिळणार.
त्यानंतर अ
त्यानंतर अ, तू बोललीस काय तर शॉपिंग वगैरे
आनंत लुठता येईल, काहीतर नवीन शिकता येईल, नवीन लोकांन ओळख, नवीन काहीतर खात
ल नवीन काहीतर खाता येईल, होय. आपण किती आनंद लुटू शकतो त्या मध्ये. होय ते पण हाय. मग आता जर तुम्ही ते ब्रेसलेट पण मी घेतले, अजून तिचं ट्रेंड चालू हाय. कारण की आता मल्ट टी कलर्सचे ट्रेंड चालू आहेत, तुम्हाला पण माहित हाय. मग ते अजून ओरिजनल पण हाय. बट हा ते जरा हेवी हाय. बट आहे ना तेज रेट जास्तच तिकडं प्राईज जरा जास्त असते, बट ते ओरिजनल असतय सगळं. तुम्ही बघितलं ना अंगुठी ब्रेसलेट्स या फिर असं सगळं काही ओरिजनल हाय. बाकीच तुम्हाला गार्डन तेन पाहिजेलं हाय, तर आम्ही नेक्स्ट कॉल मध्ये मी बोलते ठीक हाय.
ओके चालेल. आता थोडं बिझी आहे, आपण नंतर कॉल करूया.
पण नंतर कॉल करूया, ठीक आहे ठीक चालेल कि.
ओके, ठेव.
ठेव तुम्ही, ठेऊ मी? हा मी ठेवते.
बाय.
बाय. बाय.